हॅलो बोल काय वाजाय लागलेय.
काय नाही गाडी चालय ते नाही ट्रान्स्क्रिप्शनच आलेत की तस् मला आता ते करणार व घरात जाऊन ब झा म्हटलं का? हम्
म्हणजे ते बोलायचं.
हा बोलायचं असते र ऑडिओ चालेल नाही ऐक ऐकून काही करायचं.
हां
तेेतले आहे.
हम्म हम्म किती आलं ते
पन्नास आल्यात तर
घर मग आता मी रिफ्रेश करा रिफ्रेश करा म्हणून आल का आणि रिफ्रेश केल्यावर आणि पाच वाढलं
ते तुमचं कॉलिंग कनी कमी झालंत म्हणून म्हणायला लागल्यात कसं तने
अरे खेळ कूठत खमी मेच जास्त केलं तेवढं नव्हतं कोणाचं
एकऐण कितीच सांगा मला
अ पहिलं सतरा आणि आता ह सोळाव वय
सतरा आणि सतरा आणि सोळा वावे
पहिलं सतरा वीस पैकी सतरा झालेलं आणि हिथ आता नाही नाय नाय पहिलं पहिलं स्टार्टिंगला आपण चालू केलं होत का नाही त्या त्याच वीस पैकी सतरा
हा
हे आता आपण नवीन करायला लागलोय की ना मग त्याता वीस पैकी हा सोळावा आहे
हम्म हम् हम म्हणजे चौतीस होत्यात
हु अ तुमचं एककूण किती आलं होतं
माझं एक मिनिट ह बघतो अरे दिसत नाही येत नाही दिसत यात नंतर सांगतो नंतर तर कॉलिंग आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही त्यात नंतर सांगतो बघून ध्यान मग आणि
आनी आहे ना
हम् मग गेलेत काय सगळे त्या अधिकारी
गेलीत की आताच गेलीत एक तास झाला
तर कशा बदल होतो काय
अ तेच की कोुणाला जमिनी भेटल्यात कुणाला नाही गावात की ती गावात किती सुोई सोई सुविधा झाल्यात
हा ते विचारायसाठी आलते तय हम्म ह हम मग हालां निका
मग
मग त्यातलं तो नावनी बीफोन केलात
काय माहीत तेच कि रस्त बा रस् त दुरुस्त कराला गेले की आडवे येतात दुरुस्त कराय गेली आडवा येत हम्
हा हा
हम्
चाळ गेला पु...
मग
काय नाही व ऐक वर्षे
हम्म हम्
बसते मण आपल्या घड भरायला लागले आता
ह् हो आजय काय लागले वार
एक कचरा गोळा कराला लागला आता
हम
बादल्या काढायचं पाणी बोटायचं पण
ह
मग.
हा काय नाही?
दोघींनी पण पाय एका ठिकाणीच ठेवलेत. काय ग बाई वडापाव? हम्म. मुलं.
हायेत की शाळेत
हा हा.
आता ब्लाऊजच घेतलं काय पैसे? मी नाही बाई काय जीवून आलतो मी. थांब. जेवून आलतो ओ गोड शेवाया केलतो.
हां.
आणि बरं नव्हतं नाही. सपना मुळ म्हनुन तेव्हढच. आता आणि दोन निर्मिती. चालून गाडी घेऊ गाडी चालून. गाडी तेन ते गाडीतन पण आणतिया पावणे चारला हाय म्हण ओ, गेली म्हणलीत गाडी ती आताच, कवठेसार गाडी गेली म्हण. ती अडीच ची असल मग हां. नाही नाही ती माणस म्हणलीत. बस.
मग काय?
नाष्टा करून आलतो घरातन
हां.
कारयाच तेवढं यायला पाहिजे, जास्त यायला पाहिजे बघ, पैसे तवा कुठ मी निवांत? सगळं करायला, आता चष्मा बघून आलो, त्याला नऊशे रुपये घातलं. चेष्म्याला नऊशे घातलो, बाकीचे ते नाही संध्याकाळी पाच वाजता सांगितल्यात.
मग कोण घेऊन येणार?
आणि तुम्ही म्हटले आणि तिथे जाऊन बघ बघूया. आणि ते स्किन वर तुझ्या उठायला लागल्यात, बारीक पुरळ ते एक बघूया म्हणाय लागली, त्याला एक हजार ते घालाय लावली मला.
ह
दोन हजार उडवून आलो हा.
ते कुठं दाखवलं?
तर स्किन केअर म्हणून आहे जयसिंगपूरला
हम्म ते मरदी नि त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा वडगावला गेला असतासा का नाही, शिनगाऱ्याच्यात
हा.
लय भारी झालं असत.
म आता वडगावला जा हिथन. मग तुम्ही सांगितलं असत तर, आपण टू व्हीलरवरन गेलो असतो की, स्कूटीवरन
गेलो असतो व्हय.
मग.
मग तिथं आधी तिज तिचं. अ तिझ आधी तिथं हे करण्यापेक्षा मला सांगायचं ना आ मी दाखवणार हाय दवाखान्यात
च म्हटली घेऊन जाऊयात जाऊन येऊयात चल म्हणून, म्हणून गेलं मी तिथ
हम्म मग का सुमी येताना चष्मा घेऊन येणार आहे?
ते पण आपलं ह्याच टास्कच होतं का नाही पैसे तेच युज केलं तिथं.
अ नव आणि मग ते स्किनवाल्यान काय सांगितलं?
हो तने म्हटली डँड्रफ आहे भरपूर ते बोरच्या पाण्याचं डँड्रफ नसतय काय
हा ते क्षार.
मग त्याच्यामुळे क नाही ते चेहेऱ्यावर उठायला लागलय जास्त म्हणायला लागले. ती क्रीम दिल्यात नाईट क्रीम, फेसवाॅश तसल काही वापरू नका म्हणाय लागले शॅम्पू एक दिलाय डँड्रफ
बरं हमं
पाणी
बरं झालं ते कार्याच तरी आलेत मला कि मला सारखं कोड पडलेलं.
हम्म
कधी येताय कधी येताय म्हणून मी आलं नशीबात ते सगळं चेकिंग होऊन येतय वरन.
हम्म
मग तुमचं ते रेकॉर्डिंग सगळं चेक आहे, चेक करायला लागलेत म्हणून ते सगळ यायला लागले परत परत. समीनाची पण आता बोंबच आहे ती तर रात्री वीस टक्के होत तरी कॉलिंग करायला लाग लागल्या मला म्हणत्या कॉल करतो, मी म्हटलं बा आता चौदा टक्के राहिल्यात बाई म्हटलं. आता नको म्हटलं, मग?
हम्म, मग
हम्म
ह
हा आता किती आलेत, पाच आल्यात काय?
हम्म आता चार राहत्यात नवं
ह
हम्म
चालतंय, मग? मग आहे तोपर्यंत का नाही हाय तो पर्यंत कॉलिंग करा मग, मी घरात गेल्यावर मग तिथं असेल तर करतो.
तुमच्या टास्कच म्हणजे कालावधी किती आहे?
म्हणजे?
म्हणजे किती महिने किंवा दिवस?
तीन महिन्यापर्यंत आहे हे.
मग माझा कॉल पूर्ण करा तीन महिने
हे तुमच कॉलिंगच पूर्ण झाल्यावर येतंय की,
हम्म मग माझं कॉलिंगच होतय ना पूर्ण.
म ते आता कधी होतय कुणाश ठाऊक, सारखं वाढत चाललंय आणि लय कमी आहे लय कमी आहे, म्हणून म्हणालतीत तुम्हासनी आता घ्या की,
हम्म असू ते आहेत तेव, आहेत तेना तेच पूर्ण करायचे. बघूया येतील हळूहळू दुसरे पण हुं तेच की, तुम्हालाच करणार आणि कुणाला करणार?
हां?
हूं. तुम्हालाच करणार अर आरा राशाला रा त्याला किती जमा झाल्यात?
ते कामावर य.
हुं, जमा किती झाल्यात ना तर काय?
कायच सांगितलं नाही बाबा.
हम्म ते आहे आधीच खडूस.
त्यांनी कधी सांगत्यात व्हय.
विचारायच-विचारायच आम्ही स्क्रीनशॉट पाठवतोय.
हा नाही पाठवत‌ ते.
नवं आम्ही म्हटलं स्क्रीनशॉट पाठवतोय ते, सांगत नइत. सांग नाही काय बाबा म्हणायचं, साठवून काय करणारेस, लग्न करणारेस? हि हि
आं?
साठवून म्हणायचं काय करणारेस लग्न करणारेस?
वर्षाला सांगतो की.
काय ते?
ट्रान्स्क्रिप्शन चा आलय म्हणून.
हम्म -हम्म.
मी मगाशी तिला विचारल
हं?
तिला मी मगाशी विचारलो, काय झालं बाय कार्याच? म्हणून हसायला लागलय.
का?
येणार आहे, येणार आहे, येणार आहे करत बसल्या सगळेजण डोक फिरवत्यात ओ तिचं.
त्याची मिटिंग कुठं असत्या?
ऑनलाईन असते नऊ ला.
कुठ मग त्यांचं ऑफिस वगैरे, कुठं काय असं काय?
नाय नाय ऑफिस वगैरे काही नाही, ऑनलाईन अ सगळ ते.
बरं कट करते.
हां.